हम् मी कार्याआप मधून बोलते हम्म काय चाललंय तुमचं?
काय चालत की रोजची कामं.
हमम काय कसं असत तुमचं डेली रुटीन म्हणजे किती उठ ता कस दिवसभर
ऍक्चुली मी आहे हाऊस वाईफ आणि मुलं आहेत त्यामुळ सकाळी लव कर उठून मग त्यांचा डबा वगैरे करणे त्यामुळे दिवसाची सुरुवातच पावणे पाच ला होते उठून हम्म, त्यांच टिफिन बनवणे त्यांचं आवरून स्कुल ला पाठवने मग त्यातनच आपण वेळ काढून एक्सरसाइज ला थोडा आपल्यासाठी वेळ देते, मग एक्सरसाइज झाली की की घरी येऊन मग परत राहिलेली कामं
हा हा आमचं पण आम्ही सकाळी सहा साडेसहा उठतो मग लोटायचं जरा खालच मग येऊन जरा आंघोळ करायची आंघोळ वगैरे नंतर मग हे जरासा योगा आपलेच वेळ रूटीन चे काम हम्म करते ते घरी घरीच कर सुदर्शन क्रिया थोडी करते ह
अच्छा फरक वाटतो का त्यामुळे?
छान वाटतय की त्या मग कंटिन्यू ठेवले सुधदर्शन क्रिया वीस मिनिटं तर होत की वीस मिनिट
हम्म हम्म हम्म
त्यामुळे डोकं शांत राहत असेल जरा
होय राहतय की
माझी एक्सरसाईज होते पण योगा नाही एवढं होत म्हणजे मेडी पेशंट वगैरे नाही होत त्यामुळे जरा जरा वेळ द्यायला पाहिजे अजून त्यासाठी
हो, ते आपलेला सकाळच डबा वगैरे पोरांच आवरायच असेल त्यातून आपला थोडा वेळ मिळतो थोडा आपण बोलायचं दिवसभर मग पोऱ्याचं आवरायचं डबा त्यांना पाठवायचं घरात प्लीज मी पण हाऊस वाईफच आहे काय की जरा दुपारी मधे जरा ब्रेक मग मुली येऊ पर्यंत जरासं निवांत असते.
हा हा
हातपाय तोंड धुणे त्यांना जरा खायला देणे. त्यांना झोपुनही ता साडे तीन पावने चार. नाही नाही अजून काही आमच्या घरा पुढच्या वर्षी घालायचं म्हण होय, हा.
पण आता समझ, मग सवय लागली की मग परत ते आवड होते त्याची.
हम त्यांना ड्रॉइंग सारखं मग ते ड्रॉइंगला घाल ड्रॉइंगला घाल ड्रॉइंगलाच घालायचं, अभ्याकस पण म्हणतात त्यात त्यांच्या मैत्रिणी जात्यात अभ्याकसला म्हणजे एवढ्या लवकर अभ्याकस मलाच कस तर वाटा लागले.
अभ्याकस च कस होय पण म्हणजे ते वाटतय आपल्याला एक एक लेवल पुढं केल्यावर चांगलंय. अ पण आता मी माझ्या मुलगीला घातलं होत अभ्याकसला तिन पण दोन वर्ष केलं कंटिन्यू, पण फायद आपल्या म्हणजे अभ्यासातलं जे मॅथ्स असतं त्यामध्ये त्याचा काही एवढा उपयोगात्मक होतोय असं काय वाटत नाही, त्यामुळे हम्म.
हा हा.
मुळे परत मग ते डिस्कंटिन्यू केलं. त्यामुळे, त्यापेक्षा म डान्स क्लास किंवा मग खेळातलं कुठला तरी एखाद क्लास घातलेला. ते बरं कारण परत त्यामुळे एक्सरसाईज होते ना थोडी मुलांची नाहीतर आजकाल ज झालंय सोशल मीडिया आणि त्याच्या मोबाईलच्या वापरामुळे मुलांच लाईफ एकदम खेळ कमी झालेत म्हणजे जे मैदानात खेळले पाहिजेत ते.
हा हा, ते सगळे कमी झाले, हम्.
हम्म.
ते नुसतं मोबाईल मोबाईल त्या
आपण लहान होतो तेव्हा आपल्या यांना घरी बोलवायला लागायचं घरी या. थांब, एवढा एवढा वेळ आपण एवढा वेळ आपण खेळायच आता या पोरांना हाकलून द्यायला वय जावा जरा खेळायला.
होय
हम्म, मुली कशा आहेत अभ्यासात हुषार आहे?
आहेत आहेत हुशार आहेत अभ्याशाला काय दमवत नाही, करत्यात त्यांच त्या. म्हणजे जरासा आपण बसायलागतं ना लिहून वगैरे काय करायचं असेल तर. हम्, मीच एखादे दिवस राहायला माझ्या‌ हा मी एकादा दिवस राहिला माझा अभ्यास घ्याय तर आई अभ्यास राहिला, आई अभ्यास राहिला.
मुलांच पण रुटीन झालेलं असत की म्हणजे अभ्यास नाही केला तर स्कूल मध्ये टीचर रागवणार मग आपलं इनकमप्लीट राहणार असं. पण असत ना, मग ते आपल्या आधी तर माझा मुलं पण जायला लागलाय आता.
होय.
ते स्कूल मधन घरी आलेलं त्याना होमवर्क होमवर्क करत, मग? ते जेवलं की पहिला होमवर्क पूर्ण करायच मग झोपायला जायच.
हम्म काय असतं त्याला म्हणजे काय काय?
त्याला आता अजून नर्सरीला आहे त्यामुळं स्लँड लाईन्स चालू आहे त्यांच, अजुन हात वडत नाही न त्यांच. तेवढ, मग थोडस कलरिंग वगैरे देतात. बाकी काय नाय अजून म्हणलं आज आज त्यांच्या शाळेत आषाढी एकादशी बद्दल कार्यक्रम आहे.
हा ना.
तर तिकडेचा कार्यक्रम ठेवलाय. हा हा हा म त्यांनी कसं केलंय आजी आजोबा आणि ना तोंड असं ठेवले त्याच्या आजी हा आजी सोबत गेलाय तो येईल आता दोन तासाने.
असं ठेवलय इथं तसं नाही फक्त नऊवारीस साडी नेसून या म्हणून सांगितलेलं, त्यांचा डान्स ठेवलेला. बसवलेलं हाय वाटतं हम्म. हम्म. हम्म .
जगैरे
हम्म छंद आहेत की. असं मला वाचायला हवे आं.
वाचायला आवडते काय वाचायला मला पण आवडते. वाचायला मला पण आवडत पण एवढा पहिल्या सार खं होत नाही आणि वा चायला लागले की म झोप यायला लागते.
होय चार पान झाली कि लगेच झोप मला पण तसच होते.
लग्नाच्या आधी वाचायचं भरपूर सवय होते तेव्हा एका दोन तीन दिवसात पुस्तक वाचून पूर्ण व्हायचं.
ते आता होत नाही तसं दोन तीन पानं झाले की झोप याल लाग सोशल मीडियाचा परिणाम.
अ ह सोशल मीडिया बघताना काय झोप विप काय येत नाही अजून बघावंच वाटते आणि टायमिंग किती पुढं गेले हे पण लक्षात येत नाही आपल्या ते बघण्यात. हम्म. त्याममुळे रात्री झोपायला पण जरा असा वेळ होतोय, त्यामूळं उठायला वेळ होतोय. ते मोबाईल बघत बसलाय
कुकिंग मध्ये काय आवडते आन मग व्हेज की नॉन व्हेज?
नॉन व्हेजच चा.
नॉनव्हेज जास्त आवडते काय काय बनवता तुम्ही?
नॉनवेज मध्ये मटन, चिकन मासेअंडी म्हणजे चिकन मधले जरा वेग काही तर पदार्थ करायचं बिर्याणी वगैरे. हम्म घरी पण नॉनव्हेज सगळी जास्त नॉनव्हेज प्रेमीच आहे व्हेज वेझ पेक्षा नॉनव्हेजच लय आवड
त्यामुळे एवढे काय अडचण येत नसेल आमच्या घरी कसं काही काही जण नॉनव्हेज काहीजण व्हेज असल्यामुळे दोन्ही
हम्म हम्म हम्म. म ते दोन-दोन करायला नको वाटतेस. हम्म हा.
तर वेगळं
होय तुम्ही काय करताय नॉन व्हेज मध्ये?
मी फक्त अंडी खाते नॉनव्हेज. ् म अंड्याची कधी भुर्जी कधी ऑमलेट.. जास्त तर उकडून उकडून खायचं होत.
होय म्हणजे असं रस्ता वगैरे करत नाही कय ना.
एवढं जास्त नाही कधीच तेच ना म्हणजे ते तीन तीन. प्रकार करण्यापेक्षा एकच काही आपल्या. ल् होतय मग आम्हाला उकडूनच जास्त तर खायचे होते.
मुली काय खातात मुलींना आवडतात. होय.
नाही बाकीच काही प्रकार नाही आवडत, तुमच्या काय खा तात या मुली.
आमच्या मुले फक्त अंड्याची पोळी खातात बाकी. एक तर व्हेज आहे एकटी नॉन व्हेज खात्या. तर ते पण तिला नॉनव्हेज म्हणजे आम्ही जबरदस्ती नांद्याची पोळी.
हा जरा अंड्याची सवय असलेली घरी मुलांना कारण अ कॅल्शियम आणि प्रोटीन साठी ती खेळत असतात त्यामुळ अ कॅल्शियमची गरज असते ना त्यांना
हम्म हम्म. जरा असं आम्ही गेला फक्त उकड अंड्याची पोळीसाठी बाकीच काही घात नाही उकडलेलो. छोटी मुलगी तिला जबरदस्ती. प असत चिकन सिष्टी फायआवडते तंदूर आवडते. रस्सा वगैरे खाते पीस खात नाहीत ग्रेव्हीतला वगैरे फक्त रस्सा. तिला असं तंदूर चिकन सिक्सटीफाय मंचुरिय असं वेगवेगळं आवडत त्यात होय. बाबांच्या काकांच्या गेल्यात तरी. असं बाहेर खायला अ अ. सगळे जणच सगळ्यांना आवडत आहे ती छोटी नाही.
नॉन व्हेज खाणाऱ्यांचं जरा बरं असते ते अ म्हणजे तब्येत जरा राहते चांगली त्यामुळे म्हणजे पुढं जाऊन.
हा हा. ते नॉन व्हेज असलं की सगळीजण एक सारखं नाचळत डबल डबल काय होत नाही करायचं तरी पण आमच्या सासूबाई मटन चिकन खात नाही ना त्यामुळे मटन चिकन दोन्ही पण होतात ते बघता करू
चिकन बऱ्याच जणांना तसं नाही आवडत. हा आमच्यात पण पाहुण्यांमध्ये आहेत तसं काही जण
नाही खात हम्म.
तर पाहिजे असं.
हा हा हम्म.
काय काय वाचलंय तुम्ही वाचन आवडतं म्हणलं ना तुम्हाला?
कादंबरी वगैरे वाचलात का अस. कादंबरी वाचल्या शिवाजी महाराजांचे पुस्तकं संभाजी महाराजांच ते राजा शिवाजी म्हणून पुस्तक ते अर्धत झाले वाचून. पुढ काय विनत झाली.
मोठाय पुस्तक मी पण वाचलंय ते.
आं?
मी पण वाचलय ते मग.
तिथंच राहिले ते तिथंच राहिलय. पुढं च गेलंच नाही पुढं वाचायचंच झालं नाही काय तर काय तर मुली दमवायच्या वगैरे.
वाचाल तर वाचाल! मी पण आता जस म्हणजे माझ् मला पण नव्हती सवय आता जरा पुन्हा सुरू केले थोड तरी वाचायचं रोज. अस ठरवले अगदीच जमलं नाही तर एखाद पान तरी - आता मी रणजित देसाईची स्वामी कादंबरी आणली. वाचायला सुरु केली आहे. हम्म बरं बहुतेक ते बाजीराव पेशव्यां वरती हाये ते. अजून मी एवढं नाही सुरु केलेलं. पण रोज एकतरी पान वाचुया अस सुरू केले.
आ लायब्ररी लावलाय काय तुम्ही?
हा. आपटे वाचन मंदिर नाही का आपल्या इथं.
हा.
ते एक पंधरा दिवसांनी बदलून आणायची बघ हम्म हम्म. इथून जवळ आम -आम्हाला इथून जवळ हाय काय त्यामुळ. चालतय येेता - जाता घेऊन यायचं होते. हम्म.
वेगळं काय दुसरीकड जायला लागत नाही म्हणजे त्यासाठी असं.
हम्म पेपर वाचताय की नाही?
हां बरं बरं ठीक आहे. ठेऊ काय फोन?
पेपर बर बर ठीक आहे.
हां हां ओके ओके.